हॅलो हा येतेय काय?
हा आवाज येतच, पाच कॉल पूर्ण झाल्यानंतर पण लागतात काय?
काय माहित आत्ताला आडत असतील, मला नाही माहित लागायले.
हम् माझा आता हा पाचवा पाचवा पाचवाच आहे, तुला
पाच एके हा बघूया नेक्स्ट कॉ तझा किंवा माझा लागतोय काय बघायचा म्हणजे त्यावरून कन्फर्म होते. सवा लागतो एखने
हा हा
शक्यत हो त्या ट्रेनिंगचा व्हिडिओ होता का त्यामध्ये सांगितलं होतं एका मेंबरला पाच वेळा कॉल करायचा म्हणून
हम्म हम्
हम्म
त्यांचे ट्रेनिंग पण असतात काय?
होय ट्रेनिंग असतात व्हिडिओ डिओ असतात पाठवतात ना ते
हम्म पण घर बसल्या गृहिणीसाठी खरंच चांगलंय हे.
हो आणि आणि चांगलं म्हणजे आ गुंतवणूक पण काही नाही ना.
हा
मोबाईल तुम्ही हातात हा मोबाईल पण हातात घेऊन सहज तुम्ही वापरतच असताय ना.
हा
कशासाठी मुलांचा अभ्यास म्हणून मुलांचा अभ्यास किती वेळ संध्याकाळी मुलं शाळेत घरी आल्यानंतर एक तास तास बर पण नाही एकदा बघितला एवढा अभ्यास झालाय बाब तेी पुस्तकात बघून करू शक बाकीचा वेळ मुलं पण टाइमपास करतात आणि तुम्ही पण हातात मोबाईल घेऊन टाइमपास करताय त्यापेक्षा हे भारी आहे ना.
हम्म हे भारी आहे दूध आणयाला पैसे दे आणि त्याला व्यवस्थित हे पण आहे म्हणजे अ जेवढं टाइमंग तेवढ्याच टाइमिंगमध्येध्ये बोलणं टास्क कंप्लीट होण. सगळे लिमिटेड आणि मुळात हा हे नाही म्हणजे असं काय लोड घेण्यासारखं किंवा वज्याचं काम असे तर थोडीच आहे.
फक्त कसं वेळ काढून जरा बसून बोलला हे कॉलच आहे म्हणून ट्रान्स्क्रिप्शनचं किंवा व्हॅलिडेशनचं अगदी असं सगळच उभारल्या उभारल्या बसल्या बसल्या अस फास्ट मध्ये हा म्हणजे ते आता सवय पडली की नाही भरभर काम होऊन जाते तुला अजून ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क आले नसतील.
नाही अजून आले हेच माझं फर्स्टच आहे.
हे झालं ना मग येतील तुला ते.
हा हा मग नाही खरच म्हणजे त्या ग्रुपमध्ये ऍड झाल्यापासून मी बघतोय मला ऍड केल्यापासून अ सग सगळ्यांच्या समस्या व्यवस्थित सोडवतात ते. परत प्रत्येकाचं स्क्रीनशॉट वगैरे टाकलं तर पटकन रिप्लाय देणं.
होय होय आणि स्क्रीन रेकॉर्डीिंग टाका बघ ना किती जण अस आता त्या ग्रुपमध्ये किती तरर लोक आहेत पण प्रत्येकाच्या ह्याला समस्येला म्हण किंवा प्रत्येकाचा कुठला पण प्रश्न असू दे किंवा काय पण प्रॉब्लेम असु दे प्रत्येकाला हा म्हणजे त्या मधून कस होतंय त्यांच्या प्रश्न वरून बाकीचंच्या पण तसल्या काही अडचणी असल्या तर सुटत आहेत.
हा सुटतात होय बरोबर आहे कारण सेम प्रॉब्लेम सगळ्यांना पण येऊ शकतोय.
होय होय येतोय.
हम्म त्यामुळं एक त्यान जर आता काल तसच झालं
हम्म
काल तसच झालं म्हणजे मला पण तसच सेम कॉल आला
हम्म
आणि म्हणजे आपोपच कॉलएन्ड झाला आणि तो सबमिट पण झाला आणि सेम मी जिला केलेला ना फोन तिला पण तसच झालं मग मी स्क्रीनशॉट टाकल्यानंतर लगेच तीनपण टाकला पन त्याच कंटिन्यू युअर कॉल म्हणून लगेच रिप्लाय आला
होय होय
म्हणजे सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी जरी असली
होय होय सुट्टी असते त्यांना दोन दिवस तरी पण रिप्लाय देतात त्या
रिपलाय देतात अपडेट असतात त्याने
होय होय होय आणि त्यांना पण असं कंटिन्यू काम असून पण त्यांतन पण म्हणजे आपल्या या बरो ह कामाबरोबर ना हे पोर्डच चेक करायचं काय प्रॉब्लेम आलाय ते वर चेक करून बघा सगळच त्यांनी सोडवत अस त्यातच कायम कामातच असतात
हु हम इन्कम सोर्स पण म्हणजे म्हणजे एक प्रकारे घर बसल्या काय हरकत आहे करायला तर ज्यांची लहान मुलं आहेत ते प्रत्येक जण जॉब वर जाऊ शकत नाहीत घरी काहीत कंडिशन्स असत त्यामुळे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे हे
बोल होय
आणि खरंच म्हणजे मला पण आवडलं म्हणजे विश्वास ठेवायला पण काय हरकत नाही
हा होय चांगलंय ना होय नाही नाही मी करतेत तीन वर्ष झालं मी करते यात काम ना
हम्म प्रत्येकालाच
आणि कधी पगाराचा पण काही प्रश्न नाही हा हे येतोय हम्म लेटच झाला असं तसं काही नाही आणि आता काम पण सारखं चालू असते
हम्म हम्म
ते परत का नाही तेव येतोय मेसेज त्यासाठी मेसेज येतोय नाहीतर ग्रुपला वगैरे कधी अपडेट करतात नाहीतर आपआप नाही ते हायलाइट पण होते तुमचे बँक रिटेल्स ऍड करा म्हणून त्यावरून समजते आपल्याला हम्म
ठीक आहे आणि हेव ग काय ते हम्म म्हणजे हा टास्क संपल्यानंतर पुढचं काय आहे ते पण
होय सांगतात की सांगतात किंवा रिफ्रेश केलं होय आणि तीने टाकला तरी पण सांगतात कुणाला काय आलं किंवा यादि वगैरे टाकतात अस म्हणजे कुठला हे राहत नाही इश्यू राहत नाही कुठ सगळे क्लिअर होते ऑल कलिअर होऊन जाते
हा रिफ्रेश केल्यानंतर सगळं काही समजत जाते आणि आपल्याला पण एक्इटमेंट राहत बाबा आता आपलं सपलंय पुढं आपल्याला काय मिळल पण ते कमप्लीट करू शकू काय हे असं सगळं ती वेगळीच एक एक्साइटमेंट राहत्या
घय हम्म
आता उद्याच बघूया कसं कसं काय
होय नाही होतंय जरासं करायला गेल्यावर होऊन जाते
हम्म
हम्म
म्हणजे सुरुवात
आणि याचा सर्वे म्हणून पण येतं काय सर्वे म्हणून पण एक मेसेज म्हणजे सर्वेनुसार त्यांनी विचारतात त्यामध्ये तुमचा आता इन्कम किती झालय मग आता मागच्या तीन महिन्यात किती कमवलं ते सॅटिस्फाईड होतं का?
मग तर त्यामध्ये ऑप्शन असतात तेवढाचं आधार होता असं तसं काय पण मग त्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतोय आपले किती पेमेंट झालेय काय झालंय सगळं त्यामध्ये ऍड करता येते सर्वे असतो तो त्यांचा फीडबॅक सर्वे
हा त्यांनी ती सुद्धा चौकशी करत्यात की आपण म्हणजे त्यांनी दिलेल्या रक्कमेत पण समाधानी आहे की नाही म्हणजे एकदा त्यांच्या त्या फॅमिली ग्रुपमध्ये आपण ऍड झालो तर त्यांचे फॅमिली मेंबर आहेतचं
हो हो तसच आहे ते हम्म
हम्म स म्हणजे सगळ्या रीतीनें त्यांना काळजी आहे ना आपली
होय
किती दिलं त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे काय हे असं सहजा सहजी कुठं आपण प्राव्हेट ला
आता हा तीस कॉल करायचे आहेत म्हणून आपल्यालाच टेन्शन परंतु कॉल जे कोणाला करायचं आपल्याशी असं उगचच कोण बोलत बसणार आपण असा पण विचार करू शकतो य ना परंतु असं नाहीये आपण ज्याला कॉल करणार त्याला पण त्याला ऐंशी रुपये ठेवलेले आहेत त्यांनी
हा बरोबर आहे की
हा म्हणजे त्यांना पण त्यांचा पण वेळ वाया घालू नये म्हणून त्यांचा पण विचार केलेला आहे त्यांनी हा म्हणून त्या आणि करणाऱ्यांना पण कॉल करणारऱ्यांना पण मग एका कॉल मागे त्यांचा पण हे आहे ना जास्त
आणि ते मॅडम आणि सरांनी सांगितलंय की सगळ्यांना सपोर्ट करा म्हणून त्यामुळे आपण जर स्वतःहून ग्रुप मधला नंबर बघितला आणि ताई किंवा दादा मी तुम्हाला फोन करू काय असं जरी विचारलं तरी कोण नकार देत नाही
होय
हम्म म्हणजे करा म्हणजे आमचं टास्क पूर्ण झालाय तरी सुद्धा तुम्ही करा असंच म्हणजे पझिटिव्हच उत्तर येतय समोरून आपल्या ओळखीच्या असतात तर त्यांनाच करायला पाहिजे असं काही नाही
नाही नाही असं काही नाही आणि काय आहे असं आपण सहज पण काय बोलायचंय म्हणल्यावर कामा विषयी किंवा आपली काय अडचण याविषयीच बोलतोय होऊन जाते क्लिअर बोलतात सगळे व्यवस्थित बोलतात आणि कारण यामध्ये पण आधी सांगितलेले आहेत तुमचे असे तुमच्याशी असो कोण उद्धट बोलते का किंवा तुम्हाला कामासाठी मागणी केली का वगैरे हे सगळे प्रश्न आहेत यात
हो होय
हम्म
त्याच सगळ्या सगळ्या शंकेचं निरसन आहे त्यांच्याजवळ होय ना
होय होय सगळ्या
आणि आता तुझी माझी आधीची ओळख पण अ आता म्हणजे ह्या क म फोन व फ्रेंड मध्ये किती मैत्रिणी मिळाल्या मला तसं बघायला गेलं तर लग्नानंतर आपल्याला कॉलेजमधल्या स्कूल मधल्या कितीतरी फ्रेंड्स पासून आपण लांब जातोय
होय होय
कधी कॉन्टॅक्ट मध्ये पण नसतात पण तसं बघायला गेलं तर ह्या नवीन फ्रेंड्स आता भले आम्ही टास्कमध्ये भेटलो असलो तरी सुद्धा आमच म्हणजे बोलण्यातून बॉडिंग एवढं झालंय की भविष्यात आम्ही एकत्र भेटू पण शकतोय
हां असं असतय
आणि ट्रिप साठी जरी बोलत असलो तर आमचं म्हणजे एवढं फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही ट्रिप काढू पण शकतोय
होय, होय म्हणजे आता बोलताना असं म्हणतात तुम्ही कधीतरी इकडे आला ना या आमच्याकडे असं पण म्हणतोय
ह
म्हणजे समजा आपल्या इकडच आपण सांगत असताना हा आमच्या इकडे हा स्पोट आहे बघायला चांगला तुम्ही कधी तर इकडे आला ना इकडे नाही तर त्यांच्या गावात वगैरे काय प्रसिद्ध असतं ते पण सांगतात म्हणजे नवीन माहिती पण होत्या ना नॉलेज मिळत जातय
नसतंय
आता, आता मी परवा आमच्या मम्मीकडे गेलते ना हे त्रेला तिथं पण त्या यात्रेला भावई म्हणतात हांबाबाईची यात्रा असते तुमची परंतु आठ दिवस क नाही अशी त्यांचे वेगवेगळे खेळ असतात त्या खेळांचे नाव वगैरे मो कोटं आळूमळू असं हां त्याला जोगण्या अशी काही, काही, काही भरपूर खेळ आहेत काय मग त्याबद्दल पण का नाही ते बोलतात म्हणजे सेम तशीच यात्रा आण ती काय जयसिंग पूर मध्ये उदगाव मध्ये असं दोन, तीन ठिकाणी कुठ तर आहे मग त्या त्या बोलत होत्याना त्याबद्दल म्हणजे तिथल्या त्या ज्या लेडीज माझ्याशी फोनवर बोलत होत्या त्या सांगत होत्या आमच्या इकडे पण ही यात्रा अशी असते म्हणून त्या पण सांगत होत्या
म्हणजे बक्की ह्या, ह्या टास्कमधून आप पण एकमेकांसोबत बोलल तर त्यांच्या गावात आपल्यासारखी यात्रा पण होते ते हे पण आप
ह्या सगळंच कळते म्हणजे तिकडचे तिकड नवीन काय जुन काय म्हणजे कसं असते काही परंपरा आहे सगळं, सगळं कळत आ
कस, कसं नातं तयार होईल काय सांगता येत नाही नाही
होय, होय आणि सगळं समजते त्यामुळे कस माहित होते हा तिथं काही तर नवीन आहे त्यांनी मला असं सांगितलेलं होतं असं आठवते ना म ते जाऊया कधी तर असं पण इच्छा होते ना त्यावरून सांगण्यावरून पण कसं पर्यटन स्थळांबद्दल पण कोणकोणते देव ते भक्ती पण कोणाला पण देवाची भक्ती पण तिथे घेऊन जाते त्यांची
होय, होय जसा मार्ग मिळत ते तसं आपण जाय जायला आपण तिकड ओढ लागते आपली
होय
बरं ठीक आहे ओके हा कर, कर तू कॉल कर